हॅलो, हॅलो, हा बोला. काय म्हणताय. कुठून बोलताय तुम्ही? मी मुंबईवरून.
हॅलो. मी पुण्यावरून बोलते.
हा बोला ना. तुम्हाला किती मुले आहे काय? मला दोन एक मुलगा एके मुलगी. अच्छा.
ओके. अजून काय म्हणताय? तुम्ही कुठे फिरायला वगैरे गेल्या होत्या का? हो गेलेलो. फिरायला? रायगड ला गेलेलो.
फिरायला गेलेले का? हो गेलेलो रायगडला
गेलेलो. क्रिकेट खूप पाहायला त्याचा अनुभव घ्यायला गेलेलो. हो गोव्याला बीच वर गेलेलो. अ हॉटेल, पन्नपाची करून आम्ही दोघं खूप म्हणजे तिथं खूप बघण्यासारखं होतं. आम्हाला दोन तीन जॉईन लागत्यातच.
हम्मम.
छान वाटलं. जाताना ट्रेनने गेलो येताना, प्लेन ने आलो. आयुष्यातला पहिला प्रवास प्लेन ने होता माझा गोव्याततुन इथवर. मस्त वाटलं मला गोव्याला जाऊन. अजून कोणत? त्यानंतर इंग्लंड ला गेलेलं, थायलडला गेलेलं. नाहीतर थायलंडला पण खूप फिरलोय, तीन दिवस होते थायलंडला पण
हू म्म.
काय म्हणता? आता काय सना मंगळागौरीची तयारी झाली का?
चालू ये.
घराकड म्हणे तु बला तुम्ही.
ह
तुमच्याकडे कसं असते मंगळागौर? आमच्याकडे पण पहिलीन माळ पहिलं. लग् नवीन लग्न झाल्यावर चार ते चार मंगळवार करतात हू. त्याच्यानंतर मग नंतर तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. पहिलं वर्ष खूप महत्वाचं असते, त्याच्यामुळे मोठे ते थाटा माटात होवू दे. हो हो, आमच्याकडे पण खूप छान पद्धतीने करतात. ह आणि काय म्हणताय? त्यांना माझच कोण तरी म पूजा करते, नंतर डेकोरेशन करते. अस पहिला डेकोरेशन करतो.
त्याच्याने मग
असं एकदम मस्त म्हणजे ते फुलांच डेको रेशन, पूजा वगैरे नंतर आरती, नंत तर संध्याकाळी खेळ खेळतात. ते पण खूप छान वाटत. तेच्यामुळे असं वाटत. बघायला खूप छान वाटत असं. हू म. आणि जास्त ब्राह्मण ग्रुप जास्त असेल, तर खूप मजा येते.
हूम.
बाकी काय म्हणताय आजुन? आज काय स्वयंपाक बनवला?
ह
काय बटाट्याची भाजी केलि. पोळ्या केल्या. आता मग आता बघूया काय गाणी ऐकू येतात.
हू.
बाकी काय म्हणताय अजून? बाकी मजेत बारावीची परीक्षा दिली आता. पुढ बी. कॉम करतोय. जर नंतर करायचंय त्याला. सांगितले ते कॉलेज नाही अ सरा ठेवलीये. तिथ पण व्यवस्थित चाललीये, व्यवस्थित राहते ती. शिक्षण पण चांगल आहे. खरतर मला टेन्शन नाहीये. हू म्म. हो का? तुम्ही काय करता? काय नाही आमचं पण मेस चालू ये. कामं रोजचे मी पण आज बटाट, वांग्याची भाजी केली, पोळ्या केल्या. मुल गेले शाळेत, मिस्टर पण गेले कामाला. हम्म. बाकी काय म्हणताय, अजून? बाकी मजेत, तुमचंच काय चालंय? काही नही, माझं पण बरं य. हम्म. आता चालय, काम आवरायचे, सकाळच. सकाळचे काम काय, चालूच आसतात. दिवसभर काम, पाऊस पण भरपूर येल, मुंबईत राहते. मुंबईला पाऊस खूप ये. त्या पावसामुळ काही काम पण सुधरत नाही, काय नही. कपडे सूकत नाहीत, काहीच नाही, हो.